आता मला त्याला कर, मला कर त्याला कर, ह्याच्या नंतर
म्हणजे?
हे नंतर त्या कॉलर ला कर ग, त्या नंबरला.
हा हा करते की.
अगं, तुझं की नई रक्त कमी झाले का?
नाही, आहे की रक्त.
म?
पेल पण दिसत नाही, नेल वरनं कळतंयच की.
तू ना, सांगालोय ते आयुर्वेदिक औषध घे.
ते सगळं आता एक्झाममुळं सगळं बिघडलंय ग.
हम्म, म आता परत काय विचारू नकोस. आता काय विचार नकोस, स्ट्रेस मुळे होतंय ते आपली सायकल पुढे जाते.
तेच ग. एकदाचं झालं असतं बरं झालं असतं, हे पेपरच्या मध्ये येतंय आता.
आणि पुण्याला जाणार होतीस की, काय झालं?
आरे कॅन्सल झालं म्हटलं की तुला, दहा तारखेनंतर ना आता बघायला
कुठं जाणार आहेस की नाहीस? एवढं सांग मला.
मला तर वाट ते माझ्याकडनं काय होत नस
माझ्या सारखीच आहेस, प्लॅनिंग करायचं आणि घरात बसायचं. आणि माझ्यासोबत पण, आपण तुझं पेपर जरा कोल्हापूरला तच जाऊया घे
जाऊया जाऊया.
फिरून येऊया, महाद्वार रोडला जाऊया आता सेल लागलाय असं तिथं पण.
हम्म, तू पैसे साठवून ठेव मला कपडे घ्यायला.
हम्म झालं, गंड
हॅलो! हॅलो! हॅलो! हॅल, हॅलो!